हॅलो.
हॅलो, आवाज येतो?
हा, येतोय आता. बोल की.
बोल, बोल. मणलं, नेटवर्क गेलं का काय? हम्, हम. तेच म्हटलं, होग्या. काय, करायल्यात?
काय, करतोय? बसलोय.
हं, हं. ते चालू होत. कॉल तेन.
हम्. कुणाकुणाला केलंस?
नाही, साधा कॉल आपला.
अच्छा. ते होय.
तसं, झालं. हा. काय नाही. असंच की. चालू होत, कामाच. हे, ते. हम्म. तुझ, काय - काय केलीस? सकाळपासून.
काय करतोय. खायचं, प्यायचं, झोपायचं.
आज जाऊन येशील का नाही? जे जे मगडुंगला, मग. काय उद्या ब उद्यास बोलबोली.
तस काय नाही सोड. ते मला पायाला लागलेलं, म्हणून नाही गेलो.
हा. अन सर काय बोलले न, कॉलेजचे.
काय सर नाही, मॅडम होती. काय नाही म्हणलीत. चालतंय म्हणलीत. पण उद्या लास्ट डेटाय म्हणलीत. लवकर ये.
नाही, नाही. आपल्या ह्या सरांचं. ए एसी माने सर.
त्यांना कुठं, फोन केलो मी. नाही, वरठे सरांना केलतो अं साडे दहा वाजता केलतो. मग त्यांनी म्हणलेत, मी अजून बघायलाच नाहीये. म त्यानंतर काय लावलच नाही. म्हणलं जाऊद्या. असं पण उद्या भेटायचं काय? डायरेक्टच करता येतंय म्हणून.
हम.
तस - तसं पण तुझ्यासोबत जावंच लागणारय. म्हणलं, कशाला जाऊ? आणि परत कप कपडे घाला, जावा.
ते पनाय. अन् त्या- त्या त्यात सर नसेल तर, परत थांबा अर्धा तास.
परत, तेच. की अन् एकदा गेलं कनय, मग तो वेळ जातोयच.
होय. अन् एक - एकदा असं वाटतंय की, एकदा जाऊन कायतरी, सगळं करूनच येऊया. परत ते, तीत्र फिरकायला नको.
परत त्या कॉलेजचं नाव पण
नायच की. म्हणजे इव्हन कोणाचं पण ग. कोणतं पण असुदे की. एकदा सगळं नाही, या एका डॉक्युमेंट्साठी राहतय बघ.
ते, होय ग. तेच. आ
होम पेज लॉगिन पेज कसं काय दिसेना तेच कळेना.
काय माहित मला तर ते टेन्शनच यालंय बाई.
मग काय टेन्शन येणार नाही तर काय बाई रट बघ ऐक ते नाही बघ आपण पण ये स्कॉलरशिप सेकंड इयरचे पण भरल्या म सरांनी सांगितले होते सेकंड इयरचं आहे थर्ड इयरचं तुम्हाना भरायवर लागील थोडी असं बोललू तिचं.
तेच की आता आपल्याकडं
तेव्हा म्हटलेत की सरांनी म्हटलेत की सेकंड इयरचं आहे क्लियर और थर्ड इयरचा वरचा वरनच कमी आले स्कॉलरशिप त्यामुळे तुम्हाना थोडे पैसे भराव लागतील आपण म्हणलो ब पाचशे रुपये घेऊन जाऊया पण ते झालं जास्ती.
होय.
पण त्यानंतर सरांनी म्हटले क्लिअर आहे म्हणून असं पण बोलले होतेत सरांनी माने सरांनी.
आता त्यांना कोण सांगणार सांग? आपण असं जरी सांगितलं का नाही तर त्यांनी म्हणलीत मी तसं काय म्हणलोच नाही.
नाही पण डेटा दिसतो की गं पावती दिली आपल्यांना?
ते अगं पावती कुठं दिली आपल्याला भरलेली ते थर्ड इयरची पावती दिलीच नाही हा आणि सेकंडची होती माझ्याकड मी दाखवलोय पण त्यावर आपण बघितलच नाही त्यावर काय लिहिलंय अन काय लिहिलंय त्यावर एक्झाम फी दिलंय गं लिहिलंय.
एगजाम फी आहे आणि कॉलेजची फी
म ते दिल्ल हिलच नाही ना मग त्यामूळं त्यांना वाटलंय की
. एक बुक असतं बघ ऐप फॉर्म करायचं असते ब जेनी जनी भरले. एक बुक आहे बघ त्यांच्याकडे ज्यांनी ज्यांनी भरले त्यांनी टीक करा साइन करा.
हा होय.
तुलो
हाय की. मग आता काय करायचं माहिती काय उद्या लास्ट जर त्यांनी म्हणलीत की नाहीच लॉगिन पेज चालू झालं माने सरांकडे जायचं आणि म्हणायचं त्या पे हेज्या वर बुक अस तं त्यावर तुम्ही बघा आम्ही सही केलोय.
उम्म
आम्हाला असी असच कराय पाहिजे मग काय.
होय म सरांना सांगायचं पहिलं ब पहिलं काय सांगायचं सरांना सांगायचं. आम्ही बोलले आम्हाला माहिती त्याशिवाय तुम्ही पण बोलला होता एक्झामला बसायचा नाही म्हणून असं पण बोलला होता म्हणून आम्ही पण क्लिअर केले होती.
आहे नोट्स
कॉलेज एस एन एस नावाला कॉलेज आहे पण सगळं टेन्शन आहे.
हम्म.
डिग्री कंप्लीट झालं तरी पण म्हणते कतकत मागं डिग्री कंप्लीट झाली तरी सुद्धां हे कांहीं कटंकटं आहे.
हं बाई
मं कां कोणंता दिवसं बघितलांम यां कॉलेज मध्यें आलो. असं झालं म्हणजे असं वागते एक एकदां तेव्हांट वाटायचं आंता तरं बांग
हं हं
दिलं दि आं आं
जाणं बोलं
ते गाणं लावलंत नवं
हम्मं
बाहेरवरं तेईलं असं
वाटतं मलां पणं आवडततो सॉंग
कायं झालं वां आणि
आवडतं नां
हां
तिंग कावंत नां
होयं आवडते भरंपूर
हो सगळ्यांत भारी एक झाल्याने की आहे बघं ऑप्शन. बाकी कायं नाहीं बघं हेंच संग आंता. त्यां सवणंला म्हणजे त्यां उत्पन्न दाखवंता सगव त्यांला कॉल केलां होतां. ते झाली काले. त्यांने म्हटलं की आमचा मेंबर गेलांय बघायंला झालं की कॉल करं. पणं आंता मंग कशी लावली तरं बिझी लांगा लागली दोन वेळां आंता संध्याकाळी करायचं चालूं पैसे द्या सांगणारच मम्मीला म्हणजे आंता उद्यांलेजा तूं तूझ्या काॅलेज कामं बघं लागलंच घेतो मी नाहीं आंता थांबणार ऊद्याची वाटं नाहीं बघणांर मी
हं कायं
कायं झालं की आंता बाकीचं नाहींच नां एकां यांच्यावर कशाला थांबली मंग
हम्मं
उद्यां नाहीं परवा येईलचं नां ते तरं परवा आणि खेळतां येईल उद्यां कॉलेजचं कामं करते मी
हो आं
टेन्शन आलं येचं उत्पन्नाचं
हम्मं
फॉर्म कधीं भरणांरस तो पंधरा तारीख लास्टं आहे
लास्टं तेरां आहे नां
आं
तेरां ये नां आंज
किती
तेरां तारीखे आहे नां आंज
तेरा आहे. मग तेच विचारालोय तू कधी भरणार आहेस?
पंधरा तारखेलाच भरून आले पंधरा तारीख.
हम्म. कुठ भरणारेस?
कोल्हापूर. जवळ पडत ते
तस फॉर्म कुठं भरणारेस? विचारलो ग.
म्हणजे इथं तर काय नाहीच आहे. एक तर इचलकरंजी नाहीतर कोल्हापूर.
हा हा हा.
या गावात तर काही नाहीये बई. साधा झेरॉक्स च दुकान नाहीये इथे, काय सांगते.
हम्म.
मग आता हे झालं की परत ते ते झालं की आहेच टेन्शन.
हा.
हॅलो?
हॅलो!
हा बोल की.
चिडचीड व्हायला लागल्या माझी. माईंड आपला हे असतो. म्हणजे शार्प असत आणि काम होतात पण लवकर. निवांत म्हणलं की लईच निवांत. नको वाटतय. दुपारी काय झोपलेलीस का?
नाही बाई. पिक्चर बगालतो.
कोणता ग?
असच कुठला पण बगत बस
हा हा. मोबाईल काय टीव्ही?
नाही लॅपटॉप.
अच्छा. ह ह. चांगलाय.
हॅलो?
हॅलो बोल अग काय माहिती का नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काय काय माहीत नाही.
नेटवर्कचा प्रॉब्लेम असणार सोड.
माझा एक एकदा तुझा एक एकदा खरखरल्यासारखा आवाज यालाय थोडासा.
तेच नेटवर्कच आणि कसं या ऍप वर नेटवर्क नेट चा लईच इशू होतोय.
नाहीतर काय. एकदा ऍप म्हणजे जाऊदे काय बोलायचं आता.
चांगलाय सोड फक्त ते कसं कॉलिंग च असल्यामुळ नेट चा प्रॉब्लेम येतोय बाकी काय नाही. बाकी कस ते टास्कतेन लय भारी असत्यात ग तू केली कोण तुला माहिती नाय.
हम्म अजून तुला दुसरे टास्क कोणते आले गं कॉलिंग सोडून.
आता ह्याच्या नंतर ट्रान्स्क्रिप्शनचा एक आलाय.
म्हणजे काय काय करायला लागतं त्यात?
आता हे आपण बोललोय का नाय ऑडिओ
हुना
ते असं सगळ्यांच म्हणजे कोणाचं पण येणार आपल्याला मग ते आपण ऐकायचं आणि ते टाईप करून पाठवायचं.
कव्हा मला तसं चालतं ऑडिओ आलता टाईप करून पाठवायचं होतं.
हम्म ते आता हे टास्क म्हणजे हे कॉल झालेत का नी तीस त्यानंतर मग तो येणार सोमवार पासून असाईन झाल्यात मम्हणं ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांना.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
अवाय
आणि येते माझं मी बी तुम्ही . दिलं नाहीेये यु पी आय तेन दिलं नाहीय यु पी आय आहे तिथे म्हणजे नाही काय
हे तिथं पेमेंट्स वर असते गं.
हा तेच मी दिलं नाहीये म्हणून ही येत नसेल. देऊन बघते मला एक एकदा असं टेन्शन आलंय की म्हणजे नाही ता आपल्या हेच्यातला अकाउंट मध्ये कट तरी होणार नाही म्हणजे टेनशन आल स्टार्टिंगला तर मला माहीत नाही ना आदी
अ म्हण तसं म्हणलंचर पप्पा पण मला मी म्हणलं तर मी पहिलं फर्स्ट तोवर पासून म करायलो आणि मुळात सराने ना सांगितले चेतन पाडले सरांनी मग ते कशाला तसं सांगतील.
हा म देते मी सगळं इन्फॉर्मेशन भरते. मी आधीचे जे बोललेलं आहे माझे आपण आता आधीचे जे बोललेलं आहे मंग ते काउंट होतं म? मला वाटल्या परत ते भरल्यानंतर ना मग नंतर आपलं सुरू होणार.
नाही ते पेमेंटच ऑप्शनच म टास्क झाल्यानंतर न चालू होतोय.
हां हां.
हम्म.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
थांब बघ तू किती मिनिटं झालात?
ते झालं
हे बघ तुला दुसरा कॉल करतो दहा मिनटं झालंत.
हां.